ठेऊ?
बोल की गं
आवाज सदतीस
आ?
बाहेर आहीस काय? आवाज येतोय गाड्यांचा?
हा, बाहेर आहे बाहेर म्हणजे आता घरी जायला निघाले ग.
हा, हा अ तुला कशाची रेसिपी हवी होती का गं?
हा, मगाशी तुझ कॉल केली खरं तुझ कॉल कनेक्ट झालं नाही ते अर्ध्यावतच राहिलं
हा मला ते थोडं, थोडं ऐकू आलं. अ, कशाची रेसिपी हवी होती म्हटलीस तू?
व्हेज पुलावची रेसिपी पाहिजे होती मला.
ठीक आहेस त व्हेज पुलाव म्हणजे कंटाळा आलाय का तुला, स्वयंपाक करायचा?
मला आता, काय तर खायला पाहिजे घरी गेल्यावर पोटभर.
हा मग व्हेज पुलाव तू ट्राय करू शकतील, ट्राय करू शकतेस. घरात बासमती राईस आहे ना, बासमती तर सगळ्यांच्याच घरात असतोय सोड. राईस आहे ना म्हणजे अ, हे भात, किती तुझ्यापुरता करायचं काय किती जणांनपुरतं करायचाय.
नाही, नाही मला, मम्मीला आणि पप्पांना तिघा जणांनं पूर्ती करायचं
हा म एक दीड वाटी बासमती राईस घे आणि कुकर लावू, कुकरला काय करायचं कुकरमध्ये तेल टाक त्यामध्ये थोडस जिरं आणि जिरं टाकल्यानंतरन जरा खडे मसाले हवे असले तर तुला खडे मसाले टाक.
खडे मसाले मध्ये काय, काय धने, जिरं मोहरी
अ, दालचिनी, लवंग, तमालपत्र आणि जास्त काय नको मसाले, एवढच टाक दालचिनी लवंग, तमालपत्र, वेलची मोठी वेलची असली तर मोठी वेलची टाक. आणि हे सगळं, चांगलं भाजल्यानंतरन दोन कांदे कापून मोठे, मोठे स्लाइस करायचे आणि ते टाकायचे. दोन कांदे कापून टाकल्यानंतर. टॅमॅटो एक छटाक आणि आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर मिक्सर ला ग्राइंड करायची.
ग्राइंड करायची म्हणजे? फाईन पेस्ट
फाईन हा फाईन. फाईन पेस्ट कर. किंवा दरदरीत ठेव. म्हणजे तुम्ही जसं खाताय त्याच्याव. आता कोणाला लसून दाताखाली आवडत नाही. किंवा अल्ल अल्याव टेस्ट जरा वेगळीच लागत्या.
मला आवडत नाही तस. तोंडात आलेलं.
च हे कर. पूर्ण चॉककर. एकदम बारीक. ह. आणि त्यानंतर चांगलं ते तेलात भाजायचं सगळं. आता तुला मी सांगितलं. आणि तुझ्या आवडीनुसार भाज्या घे.
हा.
म्हणजे तुला गाजर हवे असेल. गाजर घे. फ्लॉवर घे. बीन्स घे. वटाणा घे.
वटाणा तर मला आवडत नाही. मी फक्त बीन्स, फ्लावर आणि गाजर घेते.
हा तुला जे आवडतय ते घे.
पनीर घातलं तर चालतय?
काय घातलं तर?
पनीर पनीर.
नाही एकच नंबर पनीर. नागो मला तर इतका आवडत पनीर. त्या पुलाव मध्ये. आई शपत. तुला काय सांगू? अप्रतिम लागतेय. तू पनीर घाल. पण पनीर तर तू तेल आपण जास्त घातलेलं असतय. त्यामध्ये ह्याच्यातच भाजलं जातय सोड. म्या सगळ्या भाज्या स्वच्छ धुवन घ्यायच्या. बस मोठ्या मोठ्या स्लाईस मध्ये. म्हणजे तुला जस हवाय तस चिरून घे. गाजर वगैरे फ्लावर. आणि त्यात पनीर बिनीर सगळं घेतलेलं असते ना. त्या सगळ्या भाज्या तेलात टाकायच्या. म्हणजे आ तर तुला कळलं असेल ना कि, मगाशी सगळे आपण मसाले टाकतो. मसाले टाकलो सगळे. कांदा बिंदा सगळं टाकलो बरोबरे. हा त्यानंतर ना ती भाज्या फ्राय करायच. दोन तीन मिनिटं तेलात चांगलं. आणि थोडंस वरून मीठ टाकायचं. आणि एक दोन तीन मिनिटं फ्राय करायच. सुगंध येऊसपर्यंत ते. एक त्या् थोडा तरी शिजायला हव्यात ना त्यात. आणि राईस घेतलेला ना. तो धुवून ठेवायचा एक अर्धा तास.
भिजत ठेवायचा का? भिजत ठेवायचा.
हा भिजत ठेवायचं असलं भिजत ठेव. किंवा त्यातील पाणी काढून ठेव. भिजत ठेवल्यामुळे काय होते? लगेच शिजतय.
ह स्वागी व्हायला नको फक्
हा चालेल की, नाही होणार. मोकळा मोकळाच होईल. हा मोकळा मोकळाच होईल. अ मग कनी काय करायचं? सगळ्या म्हणजे आता ते भाजल्या ना. मग गरम पाणी घालायचं.
हम्म.
गरम पाणी घालायचं त्यात. आणि उकळू द्यायचे. उकळी आली की नाही. मग सगळा राईस घालायचा त्यात.
हा.
राईस घालून सगळं मिक्स करायचं. चवीनुसार मीठ. तुला तिखट हवं असेल तर तुम्ही तिखट टाकू शकताय.
आणि त्यात आपण पनीर मसाला टाकू शकतोय?
हा सगळं तुला काय हवं ते. अ हे टाक, व्हेज पुलाव मिक्स मसाला मिळतोय तो टाक.
चांगली लागते टेस्ट.?
हम्म खूप छान लागतात तू करून बघ आणि मग मला सांग मी तर असंच फॉलो करते. हा आणि मग. एक कुकरला तीन शिट्ट्या दे, तीन शिट्ट्यात तुझा व्हेज पुलाव तयार होऊन जाईल. आणि गरम गरम खा आस्वाद घे.
ह हा.
आणि पराठे करायचे असले. तर हेच्या सोबत काय तू म्हणजे अजून मेनू वाढू शकतेस. पनीर ग्रेव्ही
काय नाही, राय त्याच्यासोबत रायता घेईल करून.
हा रायता कर, एकच नंबर.
रायता काय सोपं असतंय रायता करेन.
अ तुला मला पनी मला ते आवडते सोड. पण मोमोज तुला येतात का ग? मोमोज मला मोमोज खूप आव
ना मोमोज व्हेज मोमोज, पनीर मोमोज, सगळया प्रकारचे मोमोज येतात.
खरं मोमोज येतात तुला, मला मोमोजच प् रेसिपी पण सांग मला मोमोजची. आणि एकदा कधीतरी ना घेऊन ये की डब्यात मोमोज, मला खूप आवडतात मोमोज.
मी घेऊन येईन मी. मी घरात कायम करत असते, पनीर असल ना का सारखी करते मी मोमोज.
काय म्हणलीस?
पनीर घरात असलं ना मग सारखं मोमोज करते.
हा हा हा मग कशाच बनवतेस? पनीर चं आता. मला रेसिपी
हा हे बघ रेसिपी मध्ये काय आहे, जास्त काही लागतच नाही. मोमोज करायचं, मैद्याच एक सॉफ्ट डो मळून घ्यायचा.
हा.
तो सॉफ्ट डो एका ओल्या कापडाखाली ठेवायचा.
हा.
त्याच्यानंतर ना आपण घ्यायचं स्टफिंग तयार करायला काय काय घ्यायच? जिंजर गार्लिक पेस्ट.
बरं.
त्याच्यानंतर नर पनीर स्मॅश केलेलं.
हा.
कोबी, कांदा, बारीक चिरलेला. आणि कोथंबीर हे एक कढाईत सोया सॉस मध्ये करून घ्यायचं.
बर.
मीठ वगैरे काहीच टाकायचं नाही, फक्त सोया सॉस मध्ये स्वते करायचं त्याला.
हा.
आणि जर तुला वाटतच असल, एकदा टेस्ट करून बघायचं, की बाबा थोडं मीठ घालायला पाहिजे तर, पाण्यात मिक्स करून, ते मीठाचा फक्त शिंपडा करायचा त्याच्यावर.
बर.
त्यानंतर ना ते सोते केलेलं गार होऊ द्यायचं आणि इकडं जे आपण मैदा मळून ठेवलेला असतोय ना त्याच्या छोट्या छोट्या हे लाटायच्या, आपण पुऱ्या कसं लाटतोय त्याच्यापेक्षा पण अं साईज मध्ये कमी, छोट्या छोट्या ला लाटायचं आणि ती स्टफिंग त्यात भरायची.
हा.
आणि आपलं इडलीचं भांड असते ना, त्याला खाली ऑइल लावायचं आणि ती जी भरलेली स्टफिंग आहे
ते मोमोज नाही आवडत, मला फ्राय केलेले आवडतात.
अरे मग फ्राय करायलाच सांगतेय. पहिलं ते स्टीम करून घ्यायचं आणि तुला क्रिस्पी पाहिजे असेल? किंवा नुसतं पाहिजे फ्राईड पाहिजे असेल? किंवा पॅन मोमो पाहिजे असेल? तर ते स्टीम केलेले असतात ना, ते स्टीम केलेलं काढायचं, एक तवा घ्यायचं आणि तव्याला खाली बटर लावायचं आणि बटर लावलीस कि त्याच्यावर ते ठेवायचं आणि दोन्ही साईडला क्रिस्पी फ्राय करून घ्यायचं. हे फ्राय मोमोज झाले आणि तुला एकदम कुरकुरीत पाहिजे असेल ना? तर तेल गरम करायचं आणि हे माहितीय का तुला कॉनफ्लेक्स भेटतेय माहितेय?
हा.
तर ते मैद्याचे एकदम पात ळ पीठ, मैदा आणि राईस फ्लॉवरचे एकदम पातळ पीठ तयार करायचं, त्यात ते स्टीम केलेले मोमोज डीप करायचे, ते त्या क्रंचमध्ये डीप करायचे आणि ते तेलात सोडायचे, हा.
हा, एक नंबर.
आणि सोया सॉस सोबत खायचं झालं. सोया सॉस किंवा शेजवान चटणी भेटतेस मार्केटमध्ये पाच रुपयाची, त्याच्यासोबत खायचं. एक नंबरच लाग
अगं आता हे मैदा घातलो ना, हे अनहेल्दी असतंय. बरोबर आहे? मग त्याच्यासोबत हे ते मग अजून मोमोजला पण हेल्दी बनवण्यासाठी, आटा घालु शकत
हेल्दी बनवण्यासाठी राइस पेपर भेटतंय. राइस पेपरमध्ये पण करू शकतोय मोमोज.
राइस पेपर तसं नाही म्हणत आपण, ते एक ठीक आहे राइस पेपर बरोबर. पण, हे अजून आपण घर च्या घरी घरगुती हेल्दी बनवण्यासाठी आपण, चपातीचं चपातीला पीठ मिळतो ना? गव्हाचं पीट वापरलं तर?
त्या पीठनं कसं होते सॉगी होतेय, अं हे सॉगी होत्या, मैद्याच्या पीठमध्ये सॉगी होत नाही. पण गव्हाच्या पीठमध्ये सॉगी होतेत. जर तुला, जर तुला हेच पाहि जेल असेल तर मैदा नकोच असलं, मग तू राईस फ्लाॉवरचं पीठ घे, तांदळाचं पीठ घे.
हा चालेल, तांदळच्या पीठात मग ते कसं
सॉगी होत नाही.
तांदळाचं थोडं पीठ, तांदळाचं पीठ जास्त घ्यायचं आणि त्यात थोडसं तुला गव्हाचं पीठ घ्यायंच मिक्स
म्हणजे ते सॉगी होणार नाही, हा सॉगी होणार नाही.
ठीक हे, चल मग मी जाऊ?
काय बोललीस?
म्हटलं मग मी आता घरापाशी पोचले मी जाऊ का? तुला पण रेसिपी झाली मला पण रेसीपी झाली. येऊ का?
रेसिपी कर. खर अजून मला एक विचारायचं होत अगं त्याच्या बद्दल तु जे मला रेसिपी सांगीतलीस ह ती ठीक हाय हा. पण मला ह्याच्यात अजून इंग्रिडियन्स ॲड करता येतील काय? आता ते के आपण पनीर घातलं तसं विविध भाज्या किंवा नॉनव्हेज ची रेसिपी करता येईल का मला त्यात?
त्यात तू चिकन खिमा टाकू शकतीस, मटण खिमा टाकू शकतीस. मशरूम टाकू शकतीस, प्रॉन्स टाकू शकतीस. जे पाहिजे ते तू टाकू शकतीस, फक्त त्याला व्यवस्थित करून घ्यायचं सोया सॉस मध्ये बाकी हे एकच असतं.
होय, मग तेच की म्हणजे मला माहित नव्हत की मोमोचे तेच प्रकार असत्यात हा हा हा मला अगं माहिती नव्हतं की मोमचे इतके प्रकार असतात.
हा पण खुप खूप व्हरायटी मध्ये मोमोज बनू शकत
हो तुला खूप काही काही येतय की ग.
होय, कुठून म्हणजे आपलं युट्यूब बाबाकी जय.
कुठून?
युट्यूब बाबा कि जय!
यूट्यूब बाबा की जेय! हा हा खूप छान! मी ट्राय करीन ग ट्राय करीन.
नक्की ट्राय कर तुला आवडेल.
हा चालेल, हा ट्राय कर तू पण आणि बघ मला कॉल कर नंतर. म्हणजे कसं झालेत बघाय सांगाय, आम्ही पण ट्राय करूनी ट्राय करते मोमोज आणि तुला कॉल करून सांगते
ठिक आहे चालेल, चल बाय.
बाय.